हॅलो
हां
हा बोला
काय करताय
काय नाही बसल इथे मी काय करायलाय
काय नाही आत्ता कामावरून आले आता आवरा आवरी करायची थोडं फ्रेश व्हायचं
हा हा का नाही
अजून घ्यायचंय बघा तुमचं झालं
होय होय
हम् हम् हम् हम पाऊस आहे का तिकडे हम्म हम्म हम्म इकडं काही नाहीेत जास्त नाहीये थोडासाच आहे
हा थोडासाच पडायला इकड पण ह् कॉ का
हम
चहा घेता कॉपी,
चहा घेते कॉफी नाही पित कॉफी मुळ फार डोकं दुखतं माझं
हा, हा
चहा घेतलं की जरा बरं वाटतं, हम्म, प्रवास कसा झाला म्हणं, कार्यक्रम कसा झाला?
कार्यक्रम पण छान झाला.
हम्म, हम्म, हम्म, हम् हम् तुम्हाला पण सर्दी झालीय का?
हा थोडे भिजलेय ना थोड पावसात.
हो, हो, हो
त्यामुळे तुमचं काय चालय?
काय नाही बघा जायचं सकाळी नऊ वाजता. संध्याकाळी साडेसहा पावणे सातला रिटर्न यायचं. हम्म, दिवसभर शेड्यूल पॅक झाले.
हा, हा मग ट्रिपला वगैरे काही प्लॅन आहे का नाही या वर्षी?
या वर्षी आता बघूयात दिवाळीमध्ये मुलगा माग लागलाय माझ्या जाऊया ट्रीपला जाऊया मम्मा म्हणून
हा, हा, मग प्लॅन ठरल
नाही पण, तुम्ही एखाद्य सजेस्ट करा तुमला माहित असल तर तुम्ही जाऊन आला असा, कुठे? कुठं?
त्याच्या आधी बघा गोव्याला गेलो, मुंबईला गेलो, मालवणला गेलो ह्, असं बा खूप लांब असं नाही.
पॉईंट म्हणजे बघण्यासारखं गेलाय की,
हो मग ते जेवढे पॉईंट माहिती आहेत सगळे लोक जातात असं फार दूर कधी गेलेलो नाही म्हणजे महाराष्ट्र सोडून वगैरे नाही कधी गेलो.
हा हा मग त्यातलं म्हणजे आवडलेलं असं एखादं कुठलं सगळ्यात जास्त
गोव्याला छान वाटलं जरा गोवा छान वाटलं बीचेस वगैरे भरपूर आहेत गोव्यामध्ये
हां हां
गोवा जरा आवडला त्यातल्या त्यात बाकीच्या ठिकाणी फार उष्णता असते
मग गोव्याला थोडं म्हणजे असं हे काय टेम्परे
व्याला बीचेस आहेत टेम्परेचर पण एवढं हाय नाहीय,
हा हा पण गोवा म्हटलं तर असं म्हणजे छोटं राजा आहे ना हो?
राज्य छोटं आहे बट बी त्या राज्याला समुद्रकिनऱ्या खूप लाभलाय,
हा म्हणजे एक प्रकारचं बेट आहे का ते तयार झालेलं
तसं म्हटलं तरी चालेल म्हणजे त्याच्या सगळ्या भोवतीनं तरी समुद्र किनारा आहे ह हा,
हा म्हणजे म्हणजे मी वाचलेलं ना एका पुस्तकमध्ये
हो हो हो समुद्रकिनार आहे,
समुद्रकिनारा पण आहे आणि तो वासगो वास्कोदी गामा, हे शहर आहे त्या गोव्यामध्ये
हो पण त्याने शोध लावलाय म्हणून,
हा त्या नावावर म्हणजे संशोधक कोणतर होते ते
हा संशोधक तोच होता त्यान शोध लावलं होत त्याच्या गोव्यामध्ये कसं आहे. हे गोव्यामध्ये नव्वद टक्के लोक्रिच्छण आहेत.
हा ख्रिश्चन आहेत चर्चा आहेत ना जास्त
चर्च भरपूर आहेत आणि आपल्या मंदिरांच्या पेक्षा त्यांचे चर्च खूप जास्त आहेत. आणि एकतीस डिसेंबरच्या दरम्यान वगैरे जर तुम्ही? कधी गेलात गोव्याला तर गोवा पूर्ण सजवलेला असतो.
म्हणजे पंचवीस डिसेंबर पासून नातात.
हा पंचवीस तेच पंचवीस ते एकतीस पूर्ण सजवलेला असतो.
आणि म्हणजे जास्त म्हणजे एन्जॉय करायला थर्टी फर्स्ट साजरा करायला
हा सगळे सगळे चर्च वगैरे खूप सुंदर स जवलेले असतात. आणि येशू क्रिस्तनची जी बॉडी आहे ना. की अजून त्यांनी म्हणजे हे केलेली नाहीत. दफन केलेली नाही तर ती त्यांनी काय केली साठवून ठेवलेली. एका ह्याच्यामध्ये पेटीमध्ये
हा म्हणजे ते मम्मी मी कसं साठवतात त्या प्रकारे का?
हा म मम्मी नाही म्मी वेगळं.
हा.
त्याच्यामध्ये आता सुद्धा म्हणजे अस जिवंत बॉडी आपण क फ्रीज करतो. ग ठेवम वापरून काय केले आहे त्या ती बॉडी गोठवून ठेवलेली.
हा हा.
मग ती बॉडी काय करतात पंचवीस तारखेच्या संध्याकाळी
हां.
पर्यटकांना बघण्यासाठी खाली काढतात.
करतात का? म्हणजे ते असं येशू ख्रिस्तांच्या हाताला मोळे वगैरे मारून असं लाकडावरती उभा केलेली असते ना वर्षभर
नाही तशी नाही आहे ती बॉडी ते झोपवलेलीच आहे.
म्हणजे वर्षभर ते झपवलेली असते कसं वर
हो पेटीमध्ये असते पॅक असते. हो आणि ती नंतर जेव्हा क्रिसमस वगैरे असतात ना.
हा.
त्यावेळेला ती बाहेर काढली जाते पर्यटकांच्या दर्शनासाठी
हा हां म पण त्यांच्या चर्चेमध्ये पेयर असतात ना आपण प्रार्थना वगैरे करतो कसं ते पेअर करतात ना.
हो ते प्रेअर करत म्हणजे तसं काय नाही सगळ्या धर्मांच्या गोष्टी वेगवेगळ्या ते लोक ते प्रेयर करते. ात फादर असतात त्यांचे प्रेयर घेणारे.
हा म्हणजे ग. चर्चेचं महत्व कळतं ना तिथे गेल्यानंतर
हो हो चर्चेचं महत्त्व कळतं आणि ते त्यांची धार्मिकता खूप चांगली आपल्या े म्हणजे मांसाहार वगैरे करत नाहीत ते
हा त्या म्हणजे प्रार्थना स्थळावर ते शांतता किती असते तिथ. म्हणजे असं अगदी सुई पडली तरी पण आवाज येत नाही तिथं इतकी शांतता असते.
आणि सगळ्या धर्मांना त्यानी अलाउड केलेलं असं नाही की फक्त तर आम्ही ख्रिश्चनांनाच प्रवेश देतो असं काही नाहीये त्यांचं.
त्यांच्या मस्जिद येते कस फक्. तर मोमेड लोकांनाच असतो प्रवेश त्यामध्ये हा.
तर त्यांना त्यांनी प्रवेश नाकारत नाहीत. प्रवेश देतात ते एक वैशिष्ट्य आहे त्यांचं म्हणजे ते एक चांगली गोष्ट आहे.
म्हणजे भारत देशात कसं सगळे धर्म एकत्र असतात ना. हा त्यामुळे आपला भारत देश हा.
हम्.
ह आणि आणि कुठं म्हणजे गोवा आणि मुंबईला काय बघून आला.
मुंबईमध्ये आईचा वाढदिवस होता. तिथं पण समुद्रकिनाऱ्याच आहेत.
हा तिथं पण बीच आहेत ना वो.
अ तिथं पण हो तिथं पण बीचेस आहेत पण गोवा इतके जास्त नाहीत.
अ चौपाटी बघितली का नाही. जुहू चौपटी.
चौपाटी बघितली पण आपल्यासारखी भेळ नाही मिळत तिकडची भेळ थोडीशी वेगळी असते.
आपल्याकडची छान आहे का तिकडची.
आपल्याकडची आवडली मला. आणि जेवण वगैरे पण आपल्याकडचंच असं.
हा छान टेस्टी असते ना.
हा तिथलं मला नाही आवडलं पण आपल्याकडचं जेवण छान असं सांगली कोल्हापूरचं थोडंस.
हा.
आणि अ तिकडं का वडापाव फेमस आहे. चौपाटीवर चाट पाणीपुरी वगैरे अस.
म्हणजे तिथं चौपाटीवर म्हणजे आपण जितकं खायचे पदार्थ घेईल तितकं कमी असते.
हो खूप परा पदार्थ आणि.
माप भरायचे असते अगदी म्हटलं तर. दहा वीस रुपये पासून ते अगदी हा हजार रुपयेपर्यंत पदार्थ भेटत्यात.
हो हो फक्त कसं आहे मुंबई थोडीशी महागडी.
महागडी हा आगती म्हणजे म्हणतात ना जीवाची मुंबई कररून्यात. चला ह्या बहतेक ह्या वर्णन म्हणतात वाटत.
आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे ज्यांना पैसे कमवायचे हाईत. ते मुंबईमध्ये स्ट्रगल करता हम्म.
अ आणि स्ट्रगल करून जर एखाद्याने ठरवलं की मी हे करूनच दाखवतो.
हो हो शंभर टक्के.
काही पण करू शकतो तो.
हम्म मुंबईमध्ये असं काय कुठलं जॉबला कमी पणा वगैरे नाही. य ज्याला जे वाटतं ते बिझनेस. करतो व्यवसाय करतो माझी एक मैत्रिण आहे.
थोडा काळ तर स्ट्रगल मध्ये काढला ना. नंतर पुढे त्यांना म्हणजे भविष्यात त्यांना खूप त्याचा फायदा होतय.
हो माझी कथा इथं मैत्रिण आहे ती मुंबईला राहायला गेली. मग ती घरी बसून होती.
हा हा.
मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यात. लोक पण धंद्यासाठी बिजनेस साठी आलेले आहेत ना. म तिनं मुंबईमध्ये आल्यावरती मराठी भाषा जरा. म्हणजे बोलावी लागतील ना नाहीतर दुसरी कुठली भाषा समजत नाही. तिनं काय केलं म्हणजे व्यवसाय करण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा. तिन मराठीचे क्लासेस सुरू केले त्याच्या त्या मुला्च हम. मग एका स्टुडंटच्या मागे पाच हजार रुपये घेते ती महिन्याला.
म्हणजे सध्या सुरू आहे तो.
हो हो सध्या सुरू आहे.
हा हा आणि मराठी भाषा जरा अवघडत आहे ना थोडी शिकायला.
हम् पण बघा ना आता आपल्याला आपल्याला किती सोप. ती मराठी भाषा पण तेवढे शिकवण्यासाठी एवढे पैसे घेतात ते बाहेर.
हा मग असे, म्हणजे त्यांना शिकवण्यासाठी किती तर लोक येत असतील ना तिथं?
हो तिने तिने बॅचेस केलेत आता. खूप छान चालत ती म्हणली मी फक्त तीन तास शिकवते.
हा
महिन्याला नव्वद्याऐंशी हजार रुपय मिळतात तिला.
ह मग बिझनेस किंवा त्या आय टी वाल्या ना मग पडतय.
हो ते तेच म्हणत होते मला तू पण तुझं मराठी इतकं चांगलं आहे तू ये. आपण हे म्हणजे क्लासेस सुरू करूया. पण आता आपण गा गावाकडे राहायला आल्यामुळा आम्ही नाही ना जाऊ शकत मुंबईला.
होय हा.
जे लोक खेडेगावात वगैरे राहतात त्यांना मुंबईला किंवा पुण्याला फार दिवस नाही कर मग तेवढ्या दोन, तीन दिवसासाठीच फक्त करत हम्म
ते आपली कर्मभूमी, जन्मभूमी सोडून आपल्याला दुसरीकडे नाही ना मन रमत.
नाही रमत आणि फार गर्दी, फार लोकसंख्या हम्म हम्म आणि निवांत असं नाहीच सारख सारखी रहदारी सारखं ट्रॅफिक.
हा अगदी एक किलोमीटर जरी भाजी आणायला जर जायचं म्हटलं तर किती ट्रॅफिक मण रस्ता पार करून किती जायला लागतं तिकडं.
म तेच ना
हम् ह
मी म्हणाले मग मैत्रिणीला मी नाही बाबा फार दिवस राहू शकत जास्तीत जास्त तर मी दोन दिवस राहीन म्हटलं मी परत माझ्या गावीच येईन.
हा हा
हम्म
आणि मी पण एक असं म्हणजे परवा बातमी वाचली. मला न्यूजपेपर वाट वाचायला लय आवडतय.
हम
मग त्यामध्ये म्हणणे असं ते मेहंदी काढणारे म्हणजे चौपाटीवर बघायला येतात ना ते बीच बघायला
बाहेरचे पर्यटक